हॅलो काही नाही नमस्कार सपशेत बरे आहेत का
मी मस्त आहे तुम्ही कसे आहेत
हो एकदम व्यवस्थित तुमची कृपा आहे
हो आमची कृपा आहेच हो जेवण आताच झालं
की
तुम्ही जेवलात की नाही
हो जेवलो ना आ मी पण जेवलो
मग सहलीचा कुठे्लन करायचा की नाही
सवलीचा प्लॅन करायचं का कुठे माझ्या मते पावसाळा ज होऊ दे्या ह्या महिना जाऊ दे
पावसाळा म्हणजे आपण थोडी पावसाच्या ठिकाणी कुठे जाणार आहे धबधब्याजवळ पण कुठेतरी दुसरं जायचं रिसॉर्ट वगैरे असं
धबधब्याचं ठिकाण आपल्यासाठी चांगलं पण नाही
चांगलं पण आहे तिकडे जाऊ पण नाही अशा पावसाच्या दिवसात
आणि असे
खूप धोकादायक आहे
मास दिली पोरं पण पितात असत दारू वगैरे पितात तिकडे
हा मग तेच तिकडे भरपूर हे पण होतात ना मारामारी वगैरे किंवा अरे सोटसेब सगळ्या बाजूनंनी
बरोबर
अ म्हणजे तिथे काही गेलं तर काय चिंता सोडायची आणि मजा करायची
पंधरा ऑगस्ट सोमवारी आहे ना
पधरारा ऑगस्ट
हम्म शनिवारी आहे काय
हो हो हो
मग तो पण एक दिवस चांगला आहे
हा पंधरा ऑगस्ट ला जाऊ शकतो चौदा ऑगस्ट ला रात्री गेल तर
हा चौदा ऑगस्टला संध्याकाळी जायचं ऑफिस नंतर डायरेक्ट
हा तेच करू शकतो चांगलंय उलट
पर्यंत टाइमपस करायचा आणि त्यांना सांगायच बबा दुपारी थोट्या वे आम्हाला स्विमिंग पूल दे
हा ते तर आहेच
हम्म चालतंय, तुम्हाला मी कॉल करू का लगेच दोन मिनिटात लगेच? परत करतो परत करतो, हो हो.